हा
हा नाही मग अशी बोलले कांदवणे काय असतो म्हणजे कसली भाजी असते.
काय काय जण त्याला कांद्याची चटणी पण म्हणतात.
हा हा हा ते कांद्याची पात मस् अ च्छा हा हा
अ नई कांद्याची पात त वेगळं ह्याला फक्त कांदा वगैरे चिरायचा फोडणी द्यायची. कुटं गूळ थोडं गो गोड पाहिजे तर चटणी टाईप त्याच इकडे कांदवणी म्हणतो.
हा हा नाय मी पहिलीण वेळेस ऐक कलय ना ओ अ कांद्या ची भाजी वगैरे करता पण असं गोड वगैरे ह्या गोष्टी नाय टाकत. अ ज स आपण रेग्युलर भाजी करतो ना कोरडी तस करतो आम्ही कांदे टमॅटो हा हम्म आणि कांदवणे शब्द पण मी आज पहिल्यांद वेळेसच ऐकलं माहित नव्हतं मला कांदवणे म्हणत असं काहीतरी
हो हो.
हा पुरण पोळी तर नसेलच येत.
नाई नाई
हां हा माहिती मी पण पहिलीन वेळेस केली होती लग्नानंतर पाडव्याच्या वेळेस पण झालं काय ते हरभरीची डाळ वारताात तर मी तुरीची डाळ वापरून घेतली होती कारण मला माहितच नव्हतं डाळ कोणती असते आणि हे पण नाही माहित कि पीठ गाळून वापरत असं म्हणजे साडीने गाळावं लागतं ना पुरणचं पीठ तर मी साधं गव्हाचं पेठ घेतलं होतं मग ती जमलीच नव्हती बरोबर
अच्छा मग आता कळलं म्हणजे आता समजलं काही नाही आहे का नाही
हो मग एक वेळा केला त चुकता माणूस पण नंतरून मग ती गोष्ट प परत नाही होत त ते व्यवस्थित
हो
हम् म्हणजे काहीतरी करायच्या वेळेस माणूस एक वेळा चुकतो अन् दुसऱ्यां वेळेस मग शिकून जातो
ते आहे आणि असं आपलं साधं सुध मध्ये म्हणटलं तर आपलं ते मॅगी वगैरे किंवा मॅगीचे पकोडे
हा हा मॅगीचे पकोडे कसे येतात अजून
म्या मॅगी जी असती हा त्याला फक्त आपण पाण्यामध्ये थोडंफार त्याचे वाफ वगैरे करून ती पूर्ण मॅगी एक त्याच्यामध्ये तखट कांदा वगैरे काय काय टाकून त्याचा गोळा करायचा आणि मग आपलीजी ही मॅगी असते ना कडक
हम्म हम्म
पूर्ण तुकडे करून ते मॅगीला लावायचं आणि ते भाजायचं मग ते कसा पण आकार देऊ शकतो आपन आडवा गोल
बसनपीठ वगैरे काहीच नाही टाकत
नाही बेसनपीठ बेसनपीठ त्याच्यामुळच ते म्हणजे आपण वडे म्हणतो ना त्याला पकोडे टाईप हा बेसनपीठ टाकायचं कराकी
प वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटेल रेसिपी असं वाटतं आहे कारण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ना
ते पण आहे मी पण काय युट्यूब ला इन्स्टा ला बघूनच आपण आता सगळे व्हिडिओ वगैरे व्हायरल होतात ना
हो हो
काय काय नवीन गोष्टी वगैरे त्यातच बघून सगळं शिकले
हा आता तर तेच झालेलय आहे हल्लीला कोणालाच शिकवायची गरज पडत मोबाईलच भरपूर गोष्ट पुढे घेऊन जातं माणसांना हम्म मला पण आधी गोष्टी नाही कळायच्या कि काय कसं करायचं मी पण मोबाईललाच पाहायचे मला भाकर यायचे बघायची की कशी भाकर करत असं
हो नाही भाकरी जमती पण चपातीच जमत नाही मला
हा हा नाही चपाती मला जमते बरोबर येते म्हणजे काय असतं घरी अस त्यांना जमत नाही आणि अचानक लग्नानंतर करायला गेल की जमून जात तीच गोष्ट शे वाट की कधी करत नव्हतो आणि कस का जमायला लागल अस माझ्या बाबतीत ते झा माझ्या बाबतीत तेच झालंय कारण घरच्या नाही कधी वाट नव्हंत की मी एवढं चांगलं स्वयंपाक बनवते आता माझी आई चव घेते आवडतं मम्मीला
हम्म
हम् नाहीत मला आधी खूप बोलायची मम्मी कि लग्न झाल्यावर तू कसं करशील तुला येतच स्वयंपाक पण झाला आता व्यवस्थित म्हणजे स सर्व आईंचं बोलणच आहे ते
तेच आहे मग काय मग मी म्हणते ठीक आहे लग्नाच्या एक वर्ष आधी शिकते म्हणलो मी
हा हा ह
हो मग काय
अजून लग्नाला तर टाइम असेल ना तुम्हाला
हो आता ट्वेंटी फोर आहे
हा हा अच्छा ह ह हा हा हा चोवीस म्हटलं तर एवढं हेच नाही अजून
हम्म तरी म्हणतात काय काय जण लवकर करायचं लवकर करायचं काय
हा ह नाही करियर महत्त्वाच आहे आधी लग्नानंतर काय आहे सगळ्या गोष्टी म्हणजे ठीक आहे चांगलं भेट लं तर राहत व्यवस्थित नाही भेटलं तर मग स्टॉप पर्ण आता गोष्टी
म्हणजे किती वर्षाच असता झालं
माझं फक्त तीनच वर्ष झालेत लग्नाला माझं आता सर्स चालू बा आहे
अच्छा अच्छा अच्छा म्हणजे चोवीसच की तीन वर्ष म्हणजे ह का नाही हम्म
चोवीस मध्ये झालंय आमचं
बघूआताक्काय नाही बरं झालं चांगलं आहे सेटल आहे फुल
हो म्हणजे बाळाच वगैरे त काही प्लॅनिंग नव्हत आम एवढं लवकर पण डॉक्टर बोलले की करून घ्या आता प्लॅनिंग म्हणून मग ठीक आहे म्हंटलं
हो ना
हम्म
मता तुम्हाला आवड आहे वगैरे मग बाळाला शिकवा मग सिंगिंग वगैरे
हो मी तर यांना तेच म्हणते माझंड्रीम नाही कमप्लीट झालं पण बाळाच करेल त्या बाबतीत त्याला पण खूप आवडतं असं रडत असलं गाणे वगैरे म्हटलं ना तर खूप आवडतं किंवा गाणे लावून दिले तर खूप आवडतं त्याला मस्ती सुचते त्याला
तेच ना लहानपणापासन गोडी लागली ना मग पुढं मग म्हणजे अडचणच येत नाही
हो तेच ना अ तुम्ही म्हणजे सिंगिंगचे क्लासेस वगैरे केलेत का आधी
हा म्हणजे मी घेते मध्यंतरी घेत होते पण आता परत मुलांचे शाळा वगैरे आणि ते खूप लहान आहेत पाचवी सहावीला जरी असलं तरी त्यांना खूप अभ्यास असतो अवघड आहे ना आता अभ्यासक्रम आधी आपल्या वेळेस कस पॅटर्न चेंज परत सीबीएससी वगैरे
आणि मग कोणता कोणता्या टाईप चे गाणे वगैरे क्लासेस वगैरे
हो कळलच
अच्छा
हम्म
हम् हम्म चांगलंय. मी घरच्यांना सांगायच- ची. कधी मला क्लासेस लावायच्या. मग क्लासेस लावण्यासारख्या भरपूर गोष्टी हे काय करिअर ए- असं. म्हणजे फॅमिली सपोर्ट नसला तर मग गोष्ट- काही होत नाही आणि मुलींच्या बाबतीत तर नाहीच होत.
हो ना हो. ते माझं- पण चाल म्हणजे, मला असं होत की तुला काय करायचं ते कर. फक्त जे काय- करशील ते म्हणजे, छान सेटल होऊन त्याच्यामध्ये.
हां.
इंजिनिअरिंग करणारे खूप जण आहेत. परत आय एस, आय पी एस खूप जणयेत परीक्षा देणारे. पण एक कला- -कार खूप कमी आहेत ना? त्यामुळे हेच क्षेत्र निवडलं. जाऊ दे म्हणलं मग.
हम्म. नाही म्हणजे फॅमिलीचा काय विषय असतो? कलाकार पाहायला आवडतात पण आपल्या घरात- आपलं कलाकार होईल ते गोष्ट नाही बघवत.
हो ना. ते आहे.
हं. मग ते म्हणतात मग काय करिअर आहे का त्या गोष्टीमध्ये? पण त्यांना एवढं नॉलेज- नसत ना त्या गोष्टींच.
खरं कि नाही, काही जरी नसल तरी कला सोबत असते आपल्या.
हम्म.
ते खूप हेय इम्पॉर्टंट.
अजून काही दुसरी आवड आहे का तुम्हाला? म्युझिक वगैरे सोडून.
म्युझिक परत ॲक्टिंग-
हम्.
परत कविता करायचं वगैरे. पण हे असे रांगोळी, चित्रकला वगैरे नाही.
हा. हां.
हा. ड्रॉइंग वगैरे काही येत नाही. तेवढ्या पुरतं तेवढं साधं सिम्पल.
हं. हा. ड्रॉइंग वगैरे मला येते. बाकी रांगोळी वगैरे ह्या गोष्टी- नाही येत मला.
हम्म हम्म.
हम्म. हं.
ते झाले.
बाकी काय म्हणता अजून? अजून काय म्हणता बाकी?
बाकी काय नाही. बाकी आता बघायचं.
हम्.
वातावरण पण असं पडलंय की आजारीच पडू का काय असं वातावरण पडलय.
हो ना. या व ह्या वर्षी आम्ही फिरायला गेलो नाही बाळामुळे. नाही तर ह्याच महिन्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो. फिरायला.
अच्छा.
हो. पावसाळ्यामध्ये.
अच्छा. म्हणजे असं डोंगरावर वगैरे-
हो. नाच- त्र्यंबकेश्वर वगैरे तिकड-
हा हा हा.
हम्म. ब्रम्हगिरी वगैरे.
हम्म.
बाळ उठल होत. परत झोपल. नाही परत झोपला तो. अवघड असत बाळ सांभाळणं.
ते तर आहे.
हम् आणि आई होण पण सोप नसत. ही गोष्ट आत्ता कळते जेव्हा स्वतः आई झाले. तेव्हा. ह नाही तर आधी एवढं समजायचं नाही की बाळ कस कसं सांभाळायचं, काय सांभाळायचं. आता सर्व जबाबदारी पडली की माणूस घेत.
आता तर एक एकच ठेवायलेत आधी किती पाच पाच सहा सहा लेकरं आपल्या आजींच्या काळात वगैरे
हो, त्यांनी कसं केलं असेल बरं.
मग काय.
हम्म आधी होत हम दो हमारे दो पण आता एकच हवं प्रत्येकाला. हा पण आता आता हे झाल्यानंतर कोणी पण काय म्हणतं ते असं बाळाचं डोकं बघत ह उल भौरा सरळ भौरा असं काहीतरी असतं उलटा असला म्हणजे परत मुलगा हो पण सरळ असलं परत मुलगी होते म्हणे म्हटलं हेच भरपूर आहे माझ्यासाठी.
होय काय हे असं पण असतंय का?
ते असं काही नसतं पण ते बाईंचं काय काहीतरी लावायचं म्हणून लावायचं. लॉजिक हम्म
नाही आता ते कळायला काय आता दिसतंयच कॉम्प्युटरमध्ये सगळं.
हम्म
हम्म. चला ताई दहा मिनिट झालेत. आ उद्या परत कॉल करू, साधा कॉल करीन आ.
हो हो चालेल मी ज मी आता साधा कॉल करू शकते का? हो ठीक आहे करते. हम्